हॅलो!
हा बोला की ओ.
हॅलो!
हॅलो!
हॅलो!
हॅलो!
हॅलो हा.
आवाज आहे ना काय.
हा मला तुझा आवाज ये न नव्हता.
हा आता बघा आलाय का हा बोला क
काय आववरडलं स्वयंपाक काय नाही बघ बाहेर होते आज दिवसभर.
हा हा.
हम त्यामुळे तुला तुझ कॉल उचलायला वेळ मिळाला नाही.
तेच म्हटलं सकाळपासून कॉल कराय लागलोय रिसीव फोन करणा
हा हा हा नाही रे मला लई भरपूर जणांचे कॉल येऊन गेले सोड. खरं मलाच वेळ नव्हता आमचच म्हणजे घरात आपच एक साखरपुडा होता ना
हा हा हा.
हम्म त्यामुळे तिकडे गेलते त्यात पाहुणी वगैरे.
हम्म हम् हम् मी काय माझ पण माझ तर सकाळपासून एक फण कॉल झालेला नाही अजून
हा हा हा.
आणि कोण दुसर्या रिस्पॉन्च देेत मग शेवटी वन ग्रुपवर मेसेज टाकलो मी. मग तिथनं पुढं सगळेजण मला मेसेज कराला लागल्यात आता.
हा हा हा हा.
हम्म.
का ते.
बाकीच्या ओळखीतलं तुम्ही आता झालेलं आणि ती एक धुळ्याची होती ती. मग ती पण म्हणली मी. पण बाहेर दिवसभर मला काय जमणार नाही बाकीच्यांना फोन केल त्यांनी पण म्हणले मा मला काय जमत नाही. नाही आता मजाऊ दे म्हणलं कशाला उगंच कोर्स करायचं लोकांना.
हा हा हा.
हम्.
चा काय म्हणते स्वयंपाक आवरला.
होय आवरून बसलोय बघा तुमचं झालं काय नाही.
आमचं आता थोडा केलेला आहे. अजून थोडं आवरायचंय आता बघायचं कोणकण किती काय काय खाणार? हम्म. त्या त्यांनी नाश्तानी केल्यात थोड्या वेळ झालं त्यामुळे ते ह आत्ता चालेय बघ का अर्धा तास झालं कुकर फक्त. तर लावले आता भाकरी वगैरे विचारून करायचं.
हम् हम् हम्.
ह् मग तेच म्हंटलं तुला कॉल करून बघूया दिवस. बर लावं लागलीस.
होय मग कायत किती तीन वेळेला काहीतरी केलं असेल कि तुम्हाला
हा हा होय मम्मी वगैरे
मम्मी हाय आजीचा फोन आलाय बोलत बसल्या की.
हा हा हा चा ते
हम्.
स्वपकाच केलीस काय?
होय मी केल तो.
हा हा.
जास्त मीच करतो आता ती वरच नुसत चपाती भाकरी करत्या
हम हा हा.
हम् मग ती दुसऱ्या ती करणार होती कॉल तिला मी पाहुणे आठला सांगितलेलो. मग काय तर तिझं छोटं बाळ आवडतं मग ते रडा लागले मग ती म्हणली पाच मिनिटांनी करत तर मम्मी म्हणले मिस करतो म्हणला तर दुसऱ्यांना कॉल तुमचं झालं की मेसेज टाका म्हटलं. हम्म उगच टाइम उद्या काय पण करून कम्प्लीट करायचय मणा
हा होय.
मग माझं ल राहिलंय अजून काय करायचं माझं तोकच काम करा ना.
हा हा. मग स्वयंपाक वगैरे झाला सगळा हम्म एक्टिसाइज की काय आता.
नाही मी आता घरात बसलेत की तिला म्हटलं बाहेर जा बाकी. आवाज चालत नाही म्हटलं ते गेल्या बाहेर बोलायला.
हा हा.
हम् फोनला चार्जिंग पण नाही मग मी चार्जिंग लावून बसलोय बोलायला.
हा हा हा.
हम्.
मग काय काय झालं.
कसच.
तेच का ऍडमिशन्स वगैरे काय काय झालं म्हटलं.
ऍडमिशन तर झालय बघा करायच आता.
हम्म हम्.
हम्म.
चालते
आणि काय म्हणतय जेवतोय नऊ साडे नऊ वाजतात.
हा
हम्म तुम्ही
आमचं पण नऊ दहा नऊ नंतरच दहा साडे दहा असं असते. खरं आवरायला लागते ना तेऊपर्यंत सवय जर
होय साडे दहा म्हणटे तर ल होते कि,
होय कस आहे हे दोघांचे मिस्टर आणि शासरीे कधी येतील. त्यानंतर मग आम्ही जेवायला बसते
ह हा हा
हम्म मग ते घरी असले की मग लवकर आवडतोय आम्ही
हम् हम हम
हम्म असं असल घर वगैरे असल की मग ते आठला पण जेवतोय मग आम्ही घरेत म्हणते की जेऊन टाकायचं मग त्यांना कसं आल्याबरोबर जेवायला लागते नाही.
होय
हम्म मग आज काल तर खाल्ल्यातच सगळे जण जेवले जेवण वेयाानं झालेलं आहे.
हा
हम्म सतळीवार मुलांना आणि नाश्ता आणून दिल ते
हा हा
हम्म मग आता कसं कोण भाकरी खाणार नाही खाणार हे विचारून आता करायचं.
हम्म आमचा भोक लागल तस एक एक एक एक एक जवायला बसतात.
हम् हम् हम
हम्म
आमच्यात वाट बघत बसेच मुलांना आम्ही वाढतोय सोड त्यांना भुकायला लागला क कधी पणनी जेवतात असं का नाही मगम्हाला पण सांून ठेवलं ते दोघं पण भुका लागलं क तुम तुम्ही जेवून घेत जा आमची वाट बघायं नाही काही नाही.
होय साडे दहा म्हणलं तर जुलाई वेळ होते.
खरं दिवसभर कसं प्रत्येकांच्या टायमिंगनुसार प्रत्येक जण जेवत असते.
हा
हम् ह्या दोघांना पण टायमिंग नाही दोघांना जेवायला येण्याची ठीक पण दुपार तर दीड नंतर कधी पण येतात दोन कधी अडीच कधी तीन कधी चार असं पणसते.
हम् हम हम.
हम्म मी पण बाहेर असते शाळेत वगैरे मग मी पण डब्बा घेऊन गेले की मग सासूबाई स मु अभ घेन बाहेर जात त्यामुळे काय मग ही दोघं आल्यानंतर ह्यांची टाइमिंग संध्याकाळी तर एकच बसायच म्हणून ते वाट बघत बसतोय आम्ही परत हम्म मग काय दिवसभराचं हे झाल्यानंतर संध्याकाळी एक वेळ तरी जेवलेलं बरं वाटते. सर्वजन एकत हम्म हा तेच क
सगळेजण दिवसात ना एकदा तरी एकत्र यायलाच पाहिजे.
होय मग जे जेवण कधी आल्यानंतर तर मग जेवून भांडी वगैरे घासूपर्यंत मग भरपूर वेळ होते अकरा वाजतात कधी साडे अकरा वाजताात. जास्ती जास्त आणि मुलं पण काही झोपत नाही सथोडं लवकर लहान मुलगा आहे तो साडेबारा एक वाजवतोयस रोजच
अरे वापरे काय करतो एवढा वेळ
बसतोय खेळत बसतोय तर त्याचं काय नसते त्याला काय पण अस रे त्याचीी कायमचीच टाइमिंग आहे अगोदर लहान असताना तर तीन वाजत होता.
हम्म
तीन साडेतीीन रात्रीच त्यानंतर तो झोपणार.
हम्म
हम्म आता जरा टायमिंग एक साडेबाराच्या आलेलेय हम्म ज रात्रभर त्याला घेऊन बसायचं मध्ये मध्ये तर असं करत होते की मजाला हा हं
एकटाच खेळत बसतोय
हा नाही असते कि म आम्ही पण जागा असतय सासऱ्यांच्या जवळ असतोय तो कायम जागा बर जागा असतेत आम्ही पण
हम् हम हम
हम् तो झोपल्याशिवाय तर आम्ही तर कसं झोपणार?
होय म सकाळ आणि लवकर उठायला लागतय
हम्म उठायला लागतयच की आता सगळ्यांच शाळेच डब्बा वगैरे सगळं म्हटल्यावर जास्त झा
ए के
हम्म गडबडीनं उठून करायला लागतयच
हम्म
हम्म सकाळी नाश्ता करून द्यायचं मग डबे तयारी लगेच म्हणजे थोडफार स्वयंपाक करायचा सगळ्यांच्या आंघोळ व्हाय लागल्या की मग लगेच लगेच मग नाश्त्याला घालायचं करायला‌
हम्म चालतय
होय मग काय मुलं पण येतात तोपर्यंत कशाला कार्यक्रमला?
हम्
अकरा वाजता गेलते
हम् हम् हम
हं अकरा नंतर गेले मग त्यात पण आता इथंच असल्यामुळे कस सगळ हॉलला होतंनय त्याता आणि पाहुणेे ते सगळी मग आता जवळची येणारी इकडे येत होती घरला आणि कार्यक्रम झाल्यानंतर तर ना मग सगळ जेवण वगैरे तिथे बोलत बसलो मग आणि त्यांना घरी तर चला म्हणायला पाहिजेल नय
हम् हम्
हम्म त्यामुळे मग आम्ही बोलवल्यानंतर मग येतो चला म्हणते मग आम्ही आल्यानंतर एक अर्धापाऊन तासानं म्हणजे ते आले सगळ्या
हम्म
हम्म त्यातच आज दिवसच त्यामध्ये गेलेलाय.
होय होत ते कार्यक्रम असला की दिवस सगळा त्याच्यातच निघून जातोय
होय कळत पण नाय त्यात सकाळी फास्ट त्यांनी आवरा जायचाय कार्यक्रमाला जायचंय मुलांचा आवरायचं आमचा आवरायचं तर घरची कामानी
सुटीच्या दिवशीच कार्यक्रम
होय ते आणि बरं झालं हा तेच कि खरं कामाच्या वेळेस नाही आलं की मग रजा मिळत नाही पोरांना सुट्टी घ्यायला मिळत नाही हे पण आहे. असं असलेलं पण बरंय सोड खरं कंटाळा येतय लय मग
होय परत तितनं येऊन आणि करायला लागतय असं होतय
होय तिथंन येऊन पण करायला लागतय आणि आठवड्याभरचं असं ट्रेस असते ते जरा एक दिवस बाबा झोपूया आपण काही नाही. काहीतरी जरा आराम करूया विश्रांती घेऊया असं झालं ठरवलेल असतेय. तो पर्यंत काय नाही काहीतऱमध्ये आणि येतय.
हम्म. तेच की. मग ते सगळं त्यात दिवस निघून गेला की मग- आणि परत मग आ आठवडाभर तसाच जातोय. ते आराम परत करायला मिळत नाही.
होय. ते तर काय आहेच.
काय असेल ते एकच दिवस.
हम्म एकच दिवस. आणि ते एका दिवसात पण काम भरपूर निघतात. सोडकरं- कपडे वगैरे धुण्याची. आठवडाभराचं राहिलेली काम- त्यानंतर इस्त्र इस्त्री वगैरे करून ठेवायचं. सगळं स्वच्छता वगैरे हे सगळ असंतय का नाही?
होय. तेआहे.
हा. ते सुट्टीचा दिवस कसा कामातन गेला हेच समजत नाही.
हं. मग काय तर.
हम्म.
हो
आंघोळ नाही. बघायचं आता. काय नाही बी निवांत.
उद्यापासन आणि डेली रुटीन चालू.
व्हय रुटीन चालू आता. ते तर आता आहेच. अजून मुलांचा अभ्यास. हं? पाऊस आहे आज जर पाऊस आहे.
हम्म. इकड पण हाय पाऊस.
हम्म. आज जरा सगळीकडेच पडायला लागलाय सोड.
व्हय. मगाशी होता भरपूर मोठा होता. सात साडेसहाच्या दरम्यान.
होय होय. हां. कसं पडायला लागलाय की एकसारखं पडतोय नाही तर मग नाही.
होय, आज सकाळपासन आभाळ होतच आणि पडला सहा साडे सहा वाजता. ता पडला. भरपूर मोठा पडला. आता जरासं थांबलाय. हम्म.
सकाळी पण बहुतेक पडला वाटत जरा.
हो. सकाळी हा थोडा होता. झिरमाट होता एवढा कुठं मोठा होता सकाळी.
त्यान त्यानंतर काय मग नाहीच.
होय.
हम्म.